हॅलो. अ हा दये नाली बोलते काय चाललंय? आवरलयं.
होय आवरलं की, तुमचं?
नाइ ओ अजून सोय बघवायचंय बाळामुळं तिचे बाबा आले की मग, करते स्वयंपाक हो.
वेळ झाली की हो मग, त्यांनी येऊन चालून कधी व्हायच ते?
आओ ही राहत नाही ना, कुकर लावलंय म्हणजे आणि भाजी चपातीच व्हायचीये, पीठ पण मळून ठेवलय. पण ती पाया, पायात येते ना.
लवकर जेवल्यानंतर जरा पसरायला पण हे होतंय नाई, सात पर्यंत चालतय नाई.
हो, पण तिचे बाबा येतात पार अकराला.
होय होय, म्हणजे सातला म्हणजे जेऊन व्हे
अरे वा. म्हणजे भांडी भिंडी होऊन
आता सगळं आवरून मुलगीच अभ्यास घेत बसलोय.
अरे वा, मस्त. अरे वा, छान. नाही हो आमचं नाही आवरत. आमची पुणेकर तशी लेटचये.
लेट आहे काय आमच्या बी माहेरी तसच दहा साडे दाला तचं जेवण असते तिकडं आमच्या सास हा सासरी जरा लवकर असतेय
माहेर कुठलं म्हणजे
किरडूनच आहे आमचं लव्ह मॅरेज झाले जैनांच्या इकडं येऊन सवय झाल्या म्हणा तेच अस झालय विषय हा लवकर म्हणजे सातला म्हणजे जेवण सगळ्यांचेच आवरायचे
हा बरे आहे पण ते हम्म हम् तब्येतीसाठीठी चांगलं आहे ते
म्हणजे दहा पर्यंत पसतं पण सगळं अससल ते हम्म
आमचं नाही हो आमच्यात उशीरच असत अधिक मास काय म्हण. ल्ले अ ह वान वाण घेतला असणार ना
हा हा होय घेतली की माहिरात म जावायचं लेकीीच हे केली तर हा मुलगीच कन्या भोजन झालं
बर बर मला एकच मुलगी आहे ती आता म्हणजे या महिन्यामध्ये वर्षाची होईल
होईल काय
हा हो अजून फार लहान आहे पडशील बाळा लहान आहे अजून तिला कळत नाही काही बस म्हंटलं तरी नाही त्याच्यामुळे उशीर होतच सगळ याला तेच म्हणून म्हंटलं अधिक मास आहे तर कोल्हापूरला यावं देवदर्शनाला असं म्हणतेय तर म्हंटलं चौकशी करावी महालक्ष्मी
हा हा ज्योतिबा पन््हाळा एकाच रूटला य त ज्योतिबाप पन््हाळा कोल्हापूरचे अंबाबाई असं खूप जागृत हे आहे ना ते
ह हो म्हणूनच म्हंटलं हो आणि ते कुलदैवत पण आहे ना
हा कुलदैवत दे होय होय होय होय जोतिबाला कुलदैवत देवे आता छान आहे पावसात छान दिसत इ तेे वातावरण म्हणजे असं पावसळी छान आहे ना छान वाटते ह् होय होय डोंगरात
आता माहिती गोळा करण चालू आत्ताच वहिनीला फोन केला ऐश्वर्या वहिनीला म्हट माहिती काढावी म्हणजे माझं माहेर कुठलं चंद्रपुरातलं ना आणि सासर कोकणातलं आणि राहतय हो राहतोय पुण्यात
ह्ह्ह्ह का प्रत्येक हि जी आपल्याला वातावरण चेंज करायला मिळते ना
हो वातावरण चेंज करायला मिळत पण तिकडची माहिती नाही कोल्हापूरशी म्हंटलं काढावी माहिती म्हणजे यायला बर
नाही छान आहे छान आहे ज्योतिबा पन्हाळा कोल्हापूर अंबाबाई एकाच रूटला छान आहे मस्त आहे
हो ना आता आम्ही पुण्यातलं बऱ्यापैकी फिरालोय म्हणजे ज्योतिबा वगैरे झालं आमचं हे काय सॉरी हे काय म्हणतात त्याला जेजुरी वगैरे फिरलो एकविरा जेजुरी हा इकडचं झालं सगळं नारायणगाव आता तिकडचं बघाव म्हणते कोल्हापूर वगैरे
हो छान! आहे मस्! !. आहे बघण्यासारखं आहे खरं हम् आणि पावसाात कसे हिरवेगार झाडी डोंगर छान दिसायला पण छान आहे असं वातावरण एकदम असं हे आहे
हो आणि आता ही लहान पण आहे न आता जास्त जास्त ऊन पण नाहीये आणि जास्त पाऊस पण नाहीये
आम्ही परवा बालाजीला गेल तर एप्रिल महिन्यात एवढं हाल झालं आमचं लई ऊन लई भयानक होय एप्रिल मधे हो जानेवारीला बुकिंग केलंत आणि एप्रिलला तिकीट मिळालं एप्रिल शेवट एंडिंगला म्हणजे मे ला खरं एवढं गर्दी म्हणजे सुट्टीचा दिवस अठरा तास आम्ही नंबरला राहिलेला देवदर्शनला अठरा तास एवढं आणि आम्ही यायच्याचा वेळेला चाळीस तास लोक नंबर राहिलेले दोन दिवस. पूरण कंटिन्यू हं तर बसायला आज सगळं सोय आपल्याला जेवण नाष्ट सगळे येते
म्हणजे ह म्हणजे देवदर्शन पार तुम्हाला लक्षात राहील तिथं बालाजी लक्षात राहीण
होय होय लक्षात राहते आम्ही पण पहिल्यांदा गेलो तो खरंतर ऊन ऊन असल्यामुळेलही लय हो आणि सुट्टीचा दिवस सगळे मे ला येतात ना भरपूर गर्दी म्हणजे काय भरपूर गर्दी होती हा तेच क गर्दी लय होती खरं
हो ना हो आम्हाला पण ते पण बघायचे बालाजी आता माझी बहीण जाऊन आली ती पण मागच्या महिन्यातच
हा हा गर्दी आणि प्रत्येक हे ला रूम ला राहायचं असेल मुंडन करायला प्रत्येकला तिकीटला थांबायला पाहिजे प्रत्येक वेळी थांबायलाच पाहिजे असं ते थांबून थांबूनच तिथं काय घेत नाहीत आपण काही द्यायचं नाही ते देवच आपल्याला देते असं हे आहे तिथलं
हा ना
काही हे नाहीय खरं देव म्हणजे देवच एवढा श्रीमंत आहे कि एवढं गर्दी म्हणजे काय भयानक गर्दी तिथं
हो हो असं मी म्हणजे असं जे आवडतं ना देवस्थान ते मी असं गुगलला यु
आणि सुवर्ण मंदिर तिथून जरा दीडशे किलोमीटर आहेत. ते पण मस्त बघण्यासारखं आहे असं पाण्यात आहे पूर्ण ह ते पण सगळं तिकडे झालं केरळ, रामेश्वर सगळं असं पूर्ण अस रस्त्यावर सगळं अस आज सगळं पैसेच बघा ते सोनं दागदाागिन हाय असं कस पाहिजे तस टाकतात मॅडम हम् काय होय छान बघण्यासारखं आहे खर
हो हो तुमच्या मुली मोठ्या असतील ना? फिरायला जायला किंवा दर्शनाला जायला.
एकच आहे ते पण आठ वर्षाची हम हा मोठे हम्म
बर आहे ना असे पाणी वगैरे हो बोला अजून काय म्हण
गोरी काय निवांत आहे बघा. कोल्हापूर म्हणजे पण बघण्यासारखा आहे, फिरायला माधवा रोड हे सगळं कपडे हे वगैरे मस्त हाय. कनेरी मठ हा ते पण बघण्यासारखं हाय, छान आहे. सगळे लहान मुलांपासून सगळं मूर्तिकार घडवलेलं सगळं पाक हुबे हूप सगळं तुम्हाला दिसणार. हुबे हूब सगळं एवढं भार आहे आत. बघायला दोन तीन तास पुरत नाहीत.
म्हणजे कोल्हापूरला यायचं म्हटलं की दोन तीन दिवस सुट्टी घ्यायला पाहिजे.
कनेरी मट तर दिवस बर लागते आत फिरायला एवढं मोठं हे आहे. आत म्हणजे लई मोची लई मोठा आहे. आत सगळं फिरून आणि जे कारागिर केलेले हुबे हुब सगळ आहे. सगळं काय का केले ते हुबेहूब हाय. तेवढासा बघितल्या बघितल्या आपल्याना हे च वाटत अस विकायला बसणारी बाई सगळं तिचं मागस सगळं जे विकायला लागले ते सगळं पूर्ण आज हुबेहुबच. एवढं मूर्तीकार आहेत. ह एक तर रथ आहे तिला पाचशे हे ओढा लागल्यात माणसं.
हं.
हो हुबे हुब असं व रताला वडा लागलेत. असं हे करायला लागलेत छान आहे खरं. आणि आपल्याना कपडे विपडे स्वस्त कोल्हापुरात माधवा रोड गांधीनगर आपण काय पण इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तिथून आपण काही पण करू शकतोय ना.
हा हा म्हणजे तिथं चांगलं मिळतात का कपडे?
अस हा विषय. काय पण म्हणजे ज्वेलरी हे काही पण आपण घ्याय असल तर कोल्हापूर हे एक हा माध माधवा रोड हा माधवा रोड गांधीनगर तिकड भरपूर प्रत्येक हेची ठिकाणे आहेत. वस्त्र दालवाण हम्म. ते आला तर एक कोल्हापूर म्हणजे कनेरी मठ हे दोन तीन दिवस मोडतोय बघायला. ज्योतिबा कोल्हापूरची आंबाबाई तर छान आहे बघण्यासारखय. हम्म.
हा ना बघण्यासारखं हो मी असं ऐकूनय ते बघितलं नाहीे कधी ऐकूूनये मी. आणि इच्छा आहे बघायची लांब असल्यामुळे आमच तिकडे येनो होत नाही ना.
आणि डोंगरात आहे ना छान आहे कोल्हापूरच्या अंबाबाई काय डोंगरात नाहीये. ज्योतिबा हे पन्हाळा जवळ छान आहे तिकडच हम्म.
हम् तस आता नातेवाईक आहेय आमची किर्डोनमध्ये त्याच्यामुळे यायला जमतं.
अ मग चालतय कि आणि कशी उडवणार ना जवळ जाईल एवढं काय लांब नाही आहे.
हा हा तेच कुलकर्णी जोशी नातेवाईकेत आमचे. अ त्याच्यामूळ. तर ऐश्वर्यावहिनी ऐश्वर्या वहिनी जाऊ होते ना माझी हम्म मग आले कि तिकडे असं. त्यांच्याकडून पण माहिती घेतली म्हंटलं दोघी तिघीकडून घ्यावी मग यायला बर पडतं.
हा होय होय आणि त्यांच्या घरी राहायला पण येते ना?
आ
घरी राहायला येते ना त्यांच्या? जवळपास असल्यामुळं.
हो राहायला येतं आणि फिरता येत पण गाडी पण मग आहे ना दादांची वगैरे अ मग जाता येत
आणि सगळीकडे फिरायला येते ना आपली आपली गाडी असली म्हणजे
हो फिरायला येत सगळीकडे आणि माहिती असलेल्या लोकांसोबत जायचं
जायचं मग हा त्यानी काय टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं हे्याचय गावात भाड्यान त्यांची गाडी जातात
हो
हो आमचे पण मिस्टर आहेतच म्हणजे त्यांनी एात ह्याच्यात सगळी
हा का ह ह त्यांच्या सोबतच म्हणजे ड्रायव्हरच आहेत का हा हा
सगळे त्यांच हेच आहे ना मग ऐश्वर्याकडे सकाळीच गेलतो मी माझी एक मैत्रीण
हा हा्म
मग बोलत वगैरे बसत मग शाळेचा जरा विषय निघल पंधरा जून ला शाळा चालू होती ते लवकर शाळा चालू केल्यातल्यावेळी
अ हायस्कूलच्या चालू झाल्या आहेत बाकीच्याच्या पंधरा जून पासून आहेतट
हाय म्हणे मुलगीचे पण ल ण चालत खाली होते एक तारखेतून चालतात
हो ती आठवी आठ वर्षाची आहे ना म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्गात असेल
हा सेकंड ला आहे सेकंड क्लास ती इंचरंजीला एक तर टिचरवाल्या पेडा केडम
ह ह
अ्
मग कुठं जाते ती
तीन तर त्यांंच जात्या
इचलकरंजीला हा हा
तून एक दहा किलोमीटर आहे बस आहे खरं मी गाडीवरन सोडण ते भा बसला चौदाशे रुपये घेतलेय एक आठ नऊ किलोमीटर आहे मग शनिवारेली म्हण सकाळी सोडून सोडून येतोय आणिी संध्याकाळी आणायला ज त चारला असं करतोय
ह हा हा बरं मग तुमची घरची गाडी आहे त्याच्यामुळे तुम्ही अन्न नणं करू शकता काही प्रॉब्लेम नाही
त कर आणि काय घरी बून का काय फ्रीज अस काय सकाळी डबा बांधायच आणि दिवसभर आणि संध्याकाळी चारला आलायच च त्यामुळ काय गाडीबडी काय लावल नाही
अंबर
हम्म हा स्कुटीने जात घरी आहे चार तीन वर्ष गाडी कठ्याच्यान जातेी
चांगलं आहे क मग सेफ्टी पण आप
सेफ्टी पण हा घेऊन यायच म्हणजे कुणाच्या आता भरोसामुळे राहिलं नाहीय